हॅलो. हा, बोल. याला यालाय.
हं. काय म्हणणार होतीस?
आता आपण बोलूया म्हणलं. आणि नंतर दहा वाजता वगैरे काम आवरल्यासच सगळी. मग मम्मीला लावून देऊया, असं म्हणलो ग.
हा चालते. नाही काय म्हणालतीस, मैत्रिणींच. आता एम सी ए ला का?
मैत्रीणलच की, बी सी एला कशाला, मैत्रिणी केलो म्हणलं. आता एम सी एला आ नवी मैत्रिणी करायच्या म्हणल असं. हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हो.
हॅलो. यालाय का नाही?
आवाज इना कायच.
हॅलो, हॅलो, हॅलो. हॅलो. हॅलो. यालाय का आता? हॅलो. हॅलो.
हॅलो, हॅलो.
हॅलो. अगं मला यालाय तुझा आवाज. बोल की. हॅलो.
हॅलो. आवाजच ईना झाला. आता आला तुझा आवाज.
मला यालाय. अगं दारातच बसलय.
कसा काय इना तुझा, आवाज?
काय माहिती. बहुतेक अ आभाळ आल्यामुळ, नेटवर्क नस
गेला बघ आणि.
हॅलो.
आवाजच ईना.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
गेला आवाज.
हॅलो. मला यालाय तुझा आवाज. तू बडबड, एकटी बोल. हॅलो.
हा.
एकटी बोल काय पण. आवाज नसला येत तर मी हा, हा म्हणतो. मला यालाय आवाज प्रॉपर तुझा.
तूझा मला येतो. मला वाटलं तु कट झाला काय, तुझ्याकडंन? अस वाटतय.
नाही, नाही. तू बोल. मी हा, हा म्हणतो नुसतं. काय तरी रिप्लाय देतो. तू फक्त बोलत राहा.
हं, चालतय. काय म्हणालतीस ते कंटिन्यू कर की मगाचं
अगं म्हणाल तो बीसी ए ला कश तरी मैत्रिणी केलो ग आता एमसीएल आणि नवीन मैत्रिणी करायच्या काय असं टेन्शन आलंय आता मला
होय करायला पाहिजे की
का नवज बे आता तर नको वाटत बी कोण मैत्रिणी करायचं म्हणल्यावर
नाही का एकटी कोणत असली तरी बास तेवढं ज
मला मला आता मला तर तेवढी एकटी पण कोण नको झाल्या बघ कारण क त एवढा अनुभव घेतलात. नाही आता बीसीएला आल्यावर कारण कशी असतात बाहेरचे लोकं बस आता नको ते मैत्रीवर पूण विश्वास उडलाय असं झाले नको मला त्यातल्या तर एकाच दुसरी चांगल्या मिळाल्या. मंतर बाकीचे सगळे अे मिळाल्यात क नाही कि सगळ्याच मैत्रिणींच्यावर विश्वास उडायला पाहिजे.
कॉल रेकॉर्ड होतात. चुकन हे कॉल जातील तुझ्या मैत्रिणीकडे
ह नाही त्या दो कोण दोघ दोघे तिघे आहेत त्यांना माहित आहे की बाकी तू माझ्या तीनच मैत्रीणी आहेत ग वर्गात बाकी कोण नाहीच आहेत.
हा हा ह.
काय
काय एक ते डब्बा खाय पुरती असली एक ते
होय तेच की डब्बा खा हो ते काय होतेच की बँचमेट असणारच की ती तर चांगली मिळा. पाहिजे.
बाहेरच्याही नसतात बाई चांगल्या
होय च गं ते आणि तू इथ इथं घ्यायलास पुण्या बिनाला गेलीस की नाही असलं घाण अनुभव आहेत बाबा की नाही सांगतो ती माझी मै नाही ग ती भक्ती म्हणून ती पुण्याला घेणार होती ग तिला चांगले पर्सेंट आलात ना. ती म्हणाल ती पुण्याला घेतो असं पण तिच्यासोबत हि. लोकण नाहीय ती आम्हाला घ्या म्हणा पण पुण्याची फिसच जरा जास्त लईच ओव्हर चालय ग ते. तीन तीन लाखाला चाललंय सगळं कॅल्क्युलेशन.
हा
अससं व्हायलय. म्हणून मग तिला पण तिला म्हणालोय आम्ही तू एकटी तरी घे अस. कुणासाठी तर नुकसान कसं करायचं आपलं.
होय.
मग तर नाही म्हणते ती म्हणजे कसं तिकडच्या मुली मैत्रिणी चांगल्या मिळायला पाहिजेत. इथ कोण तर सोबत असत तर ती होत्या ना फ्रेंड दुसऱ्या कोण करायला लागत. नाही असं म्हणत्या जर कोण असल तर घेणार. खरं तिचं एज्युकेशन मध्ये नुकसानच होणार का असं केल्यावर.
होय मैत्रीसाठी म्हणजे
तेच कि कोण नाहीत म्हणून जर जर व्यवस्थित नॉर्मल बजेटमध्ये वगैरे होत असतं पुण्याला त्यांत घेतल असतो. ते तीन साडेतीीन लाखाला चाललंय ग एवढं कुठाने फक्त बी एमसी एच्या डिग्री ववर एवढं पैसे घालायचंय.
हो
म्हणत. होय ना होय ना बघू चाललंय त टाकायचं तस टाकणार आहे आणि ते तर कॉलेजच्या फी कमी आहेत.
बाकी तर हॉस्टेल समती.
आणि हॉस्टेलच्या फीज एक एक लाख रुपये आहेत.
हग
वेगळं आणि तिलं खांन पचतंय नाही पचतंय. असलं हे सगळं चालय झंझट.
नाही तथलं सुट होत नाही आपल्याला.
नाहीच की आणि मग ती निकिता दिदी होती ना ती पण म्हणत्या नाही होत म्हणली पुण्याला मी राहून बघित. त म्हणली अजिबात तीिथ तर सारखी आजारी पडायची तिथ.
हो.
होत नाही म्हणी पाणी पचत नाही जेवण चांगलं म्हणजे नसतं आपल्या इकडं कोला पूर जिल्ह्यात आणि चांगलं जेवण असते.
होय.
आता तुला नऊला कॉलेज म्हणजे तुला साडेस ला तर निघायला पाहिजे का नाही.
साडेसात पर्यंत साडेसात
कसं म्हणजे महामंडळाचे आहे ना का बस.
होय नाही नाही त्यांची नाही.
कसं का नाही त्यांची तर असं द्या आला ते ना हाय आणि तिकडं कशी काय नाही.
इकडच आहेला नाहीच आहे अगं इथ बॅच कितीची आहे माहिती आहे साठची आहे.
हा.
आणि त्यात पण नेहमी बाहेर गावचे ते.
म्हणजे हॉस्टेल च असणार आहेत..
हम्म त्या मम्मी चार पाच पोरांना कुटुं बस करत त्यां.
होय आणि मग तू स्टँड वर न कसं जाणार तथ ना.
तिथन जवळच आहे.
चालत जायला.
हा थोडस चालायला लागते.
किंवा मग बस ते जाणाऱ्या शाहूपुरीत आहे ना मग शाहूपुरीत जाणाऱ्या सिटी बस असतात की
बघायचं ते म्हणजे एक दोनदा जाऊन आल्याशिवाय कसं
आता पहिल्या स्टार्टिंग म तुला सोडायलाच यायला पाहिजे कोणतरी
होय.
किंवा एक ऍटलिस्ट एक दोन दिवस तरी निकिता दिदीच्यात राहून कसं कसं काय काय आहेय सगळं बघून मग तुला कारण आता इथनं तर तू एकक्टी असणार सोबत तर कोण नाही म्हणला तला व्यस्थित बघयला पाहिजे सगळं.
होय पण काय कळालं नाही लेट झालं तर.
तेच कीग आणि तिथं नवीन कॉलेज मधलं आधीच आपण पॅनिक झालेला असतोय. काय कसं आहे काय सगळी नवीन लोक काय माहित नसते.
तिथं आणि हे आहे ऑनलाइन प्रेझेंट स्कॅनर वरती.
तेच की आधीच आणि खरंच अ नवीन कॉलेजला आपण खरच पॅनिक झालेला असतोय.
होय
हम्म.
हॅलो.
हां.
हा.
मग काय करायचं पहिला एक दि मला व्हायब्रेशन वालतच ते ऐकू आलत.
हा हा हा.
हम. पहिला काय करायचं मग एकाद दुसरा्या दिवस निकिता तर दिदी बशी आधी कॉलेज चालवायच्या आधी राहून बघायचं किंवा एक दोन दिवस तरी किंवा मग पप्पना सोडायला आला पाहिजे तुला पहिल्या दिवशी तरी
होय बघूया काय होत आता.
हॅलो.
हा तेच की बघूया म्हटले काय काय होते.
होय. अवघडच आहे बा कॉलेज दुसरं बोलल्यावर का नाही असं अंगावरच मला तर असं नक भीती वाटायला आता खर तर बाहेर जायला
तज ह्याला नाव काय येत माझं म्हणजे फोन करताना ह्याला कार्यावर
महेश दामदार
पूर्णन आपडते
होय तु माझं काय पडतंय
अप्पर ना मुरली मुरलीधर जा आमदार पडते
हा पूर्णच पडते
हो टाकताना तू फक्त एक टाकलंस काय सगळं नाव टाकलंस
मी पूर्ण नाव टाकलेल होते ह ज हे भरतानाट
मी नुसत वेदांती कस टाकलेल लोक
मग पूर्ण नाव कसं काय घेतलं तर गुगल फॉर्मला पूर्ण टाकवेलीस का
हाय
मग
काय माहित कसं काय पूर्ण नाव ये तेे
मग ह्याच्या्या टास्कला तू फक्त वेदांतिका टाकलीस का पूर्ण टाकलेलीस
वेदांतिका
काय माहिती मग कसं काय काय विषय झाला
अ मेल आय डी अटॅच असल्या मुळे काय त्यातली माहिती
ग माझी मेल आयडी आता मम्मीच्या हेला पप्पांची आहे मग पप्पांची नाव पडायला पाहिजे ती
काय माहित कस काय मग
कोनाश ठाऊक काय झालं आणि हेल तुझं पेमेंट चालू झालं
हा तुझ
नाही अजून
ते ग्रुप वर कोण होतं कि ते दोन हजार पंचवीसच्या पेमेंट म्हणा
अगरे काय माहत मी बघितलं आपण करून खरं मी काय वाचल नाही ते नेमकं काय बोललं ते
काय तर तझ पाचशे पाचशे असं दोन वेळा पेमेंट काय येतो म्हणून मेसेज आलेला वाटतं असं मेसेज येत येणार आहे म्हणून
अगं तिथं तिथं पेमेंटचं ऑप्शन आहे की नाही
हा
तिथं दाबल क आणि तिथं पेंटिंगला पैसे दिसतात तिथं दिसतात तुला किती रुपये येणार आहेत आता पेंडिंग ला वगैरे
आप आपला एक प कॉलला ऐंशी ते शंभर पर्यंत म्हणजे आपला तर समजतीस झा तर शंभर सोळा ऐंशी धरलं तरी किती होत्या आठ त्र चोवीस
आठ हजार चारशे बरोबर दोन हजार चारशे येतात
अ एवढे आहेतात
मु मला तेवढं चालंत
आणि ह्याच किती येणार ट्रान्स्क्रिप्शनचं
ट्रान्स्क्रिप्शनच मला त त्या ग्रुप वर मी ते त्यांचं हे काय वाचलं नव्हत तुम्ही सगळं त्यांनी काय काय दित ते रूल्सन पण ह्याच्यात तर सांगितलं की एका म्हणजे वीस मिनिटाचा हला काय तर तीनशे अठ्ठ्या्व असं अठ्ठावन मिळणार पण मला काल मैत म्ह कि एकर एकॉर्डिंग चार अरा रुपये मिळणार आहेत मधली
एका रेकॉर्डिंगचा अठरा. म्हणजे अ ते एक ते पन्नासच काय?
एक पन्नासच्या ऐकायला का फक्त एक ऐकतोय त्याला काय माहित पन्नास मधलं एक
पन्नासा मधलं एक
हा काय माहिती मग असं कसं असू शकते पण्नाचा एक कायला असेल ते मला वाटते. तुव्हा एका ह्याला पन्नास पर्यंत भि देत असं कात
एक पन्नास असते आपलं.
ह. काय मग तू जॉईन व्हायची तस त्याच्यावर त्यांनी सांगलेला हा टास्क तीन महिने चालू राहणार आहे ट्रान्स्क्रिप्शनचा आणि त्याच्यावर तीन हजार ते तीस हजार तुम्. तीन हजार ते तीस हजार कमवऊ शकतय.
हा हा अस का काम आहे. तुझं किती झालं त्याच पूरत
माझा ट्रान्स्क्रिप्शन टास्का आठशे बावीस का कितीपर्यंत गेलात भाई
हा दोन्हीच
ते कसं हो नाहीयकाचं.
हा हा.
हा दोनच दोनहीच तेवढं तेवढं गेलात.
हां हां.
आणि ते कसं झालंय माहिित काय माझं. ते डाऊनलोडचं ऑप्शन आलाय ग भरून भरभर होईना झालंय. घरात नेटवर्क येत की ते लवकर डऊनलोड होत नाही.
होय पुढचं येताना येत नाही लवकर
तेच कीत आणि ते डायरेक्ट डाउऊनलोड करायला आलं असल करी काय? हा. डायरेक्ट डाऊनलोड केलेला आला अस ना की नाही पटपट पटपट पटपट होते अगं ते
होय.
कोुणाला हा हा.
झाला.
तस कट होतय काय? मग परत नंतर लावून देऊ मम्मीला
हा हा नंतर दे की नंतर दे.